हॅलो हम्म काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटत यत्री मध्येत भावी हा ते
हम्म हम लागलाय पण तुमच कॉल ना
हो आत्ता चालू झाला मग पण मगा शे वाटतं काहीतरी वेगळंच दाखवलं तर मी आणि वेगळाच नंबर आला त्याच्यावरती तर माझ काउंटिंग काहीत झरो झा का हो काय काय झा ते कळच नाही मला पण असं
दोन तीन दिवस झाले बरच इशू आलाय त्या आता
हो
आ आहे चालू आहे पण तरी पण काय ना काय येतच आहे जे समोरच्याला कधी लवकर लागत नाही आणि त्यांचा टास्क कंप्लीट नसेल तरी पण कंप्ट द
दाखवत ते काउं वेगच होता म्हणजे काय वेगळाच अन्न नंर होत
हा हा हम्म का होता अजून
बाकी काय नाही आता काय शाळा चालू झाल्यात मोलायच्या
हो
हम्
शाळा चालू झालं रोज डब्याच
प्रश्न पडत हो टिफिन ला काय द्यावं हाच मोठा प्रश्न नसतो रोज
हो कायणार रोज रोज मुलांना वेगळं वेगळं पाहिजे असतं आणि हम्म हम् भाजी चपाती दिला तर रोज रोज नको बोलत
नको हो टिफिन परत येतो
हो आणि तेच आपण हम्म तेच आपण चांगलं काय तर दिलं किंवा इडली डोसा वगैरे दिलं तर मग खाऊणे जाते
ऊन येतात हो हो ते आहेच
तुम्ही काय बनवता मगा सग वगळं
वेगळं ना असं काय आपलं तेच इडली डोसा किंवा अस आपल सँडविच वगैरे द्यावं लागतं मग जाध मध्ये
हो मी पण आज म्हणजे चपाती पाासून हे बनवले होते पॅटीस हो म्हजे कॉर्न वगैरे स्वीट कॉर्न वगैरे मिळता ना मग त्यात पनीर किसून घातलं होत आणि चीज वगैरे घालून कांदा टोमॅटो घालून त्याच थोडस तेलात फ्राय करून भाजी करून घेतले आणि मग ते चपाती आपलं ताज चपाती लाटून त्याला एक साईड ला फोल्ड करून मग त्यावर ते घालून तव्यावर फ्राय केले हो छान झालत ते मग आज हा असं काय तर केलं तर मग ते संपून येत डब्बा
हो मी पण असं थालीपीठ वगैरे आपलं मिक्स पीठाचं आपलं हे ब्रेड पॅटीस असं वगैरे अस काय काय देत राहायचं तर नाही मुलं खातात तरी नाही तर फ आपल्या नॉर्मल तेच भाजी चपाती मुलं पण कंटाळतात तेच तेच खाऊन खाऊन
आणि भाजी पण असं रोज ररोज तेच खाऊन खाऊन आपल्यालासुद्धा कंटाळा येतो ना आता भेंडी गवारी वांगी तेच मिळत बघा रोज रोज
हो बाकी तर काय पालेभाज्या वगैरे मुला न्यायला मागत पण टिक चलो अस
पण पालेभाज्या पण कस आहे मुलांनी खाल्लं पाहिजे म्हणजे अ मग ते तसं पालेभाजी खात नाही ना मी काय करते मग त्याचा पण पराठा बनवून हो मेथी भाजीचा पराठा आणि पालक पराठा
त्याचा बेग चा पण पराठा छान होता
हो बीटच पण बनवते मी हो आणि बीट पासून पुरी पुरी पण बनवायलाय ना
हा का हा हा ते कधी मी ट्राय नाही केलं क्च्युली
वीट म्हणजे कीसून किंवा बारीक कापून मिक्सर मधून त्याच रस ज्यूस काढून घ्यायच ते आणि मग ते त्यातच पीठ भीजवायच आपण सर्व तिखट मीठ तीळ वगैरे घालून छान कोथिंबीर वगैरे घालून ून घालायचं तिखट वगैरे घालायचं मग ते घट्ट करून त्याच पुरी लाटून तळून घ्यायचं छान होता ते पण हम्म हो आणि तसच पालक चे पण होता ना पालक
हा हा पालक क मी आपलं हेच केलं आपलं पराठाच वगैरे हा तोच केले नाही पुरी कधी ट्राय नाही केली मी कधी
आणि पालक आणि मेथीची भाजी दोन्ही मिकस करून पण पुरी छान होते हो हो कापून कापूनच केलं तरी होतं त्याला असं मिक्सर बारीक कापून घ्यायचं
त्यांच
आणि मग त्यात पीठ घवा्हाचं पीठ वगैरे घालून सर्व तीळ वगैरे घालून मग ते छान होतं घट्ट भिजून पुरी लाटून आपण तळलो तर हो ते आवडत मग मुलांना ग्रीन चटणी वगैरे किंवा मग सॉस सोबत पण खाता येत
हो हो हो हाल्ली ते मुला ना हे पण शेजवान चटणी पण खूप आवडायला लागलेली ती सुद्धा मोलाले टिफिन ला वगैरे नेतात आवडीन क्चली कस
आणि पिझ्झा वगैरे करताना मग ते शेजवान चटणीच लागते त्याला पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस शेजवान चटणी पण आता कस झालंय हे बाहेरच जे मिळत ना त्यात बरच बघितलोय आपण कि केमिकल खूप असत पदार्थ
हो हो हो
मग आता आम्ही म्हणजे टोमॅटो सॉस वगैरे पण सध्या बंदच केलंय आणायचं मग ते काय तर बनवायचं असेल तर मी आदल्या दिवशीच घरात टोमॅटो सॉस बनवून घेते
अरे वा हो काय एकदम सों होमवर्क मी तयार करता सगळं
हो आणि शेजवान चटणी पण त्यात काय असतं माहि आहे काय अस आपलं सुकवलेल्या मिरच्या असत ना म्हणजे आपण ज्यापासून तिखट तयार करतो बॅडगे वगैरे ते मिरच्या लसण आणि ते सगळ अस मिक्सर करून ते बन बन असता शेजवान चटणी
हा ती तेलामध्ये शिजवून वगैरे अशी काय घेतात ना काहीतर कमती हा
केलं नाही पण ते पण एकदा करून बघायचं बोलतय म्हणजे बाहेरून मग आणावं लागत
काग हा मी पण त्या बघितले म्हणजे रेसिपीचे आपली जेमच्यामध्येध्ये नेट वरती पण ते ट्राय मी पण नाही केलं अजून एकदा
हो आणि टोमॅटो सॉस छान होत घरात तर टोमॅटो शिजून म्हणजे आपण गरम पाण्यात किंवा कुकरला शिजवून घेत ना तर त्या साल वगैरे काढून ते मिक्सर करून घ्यायच. आणि परत एका चाळलेला ते चाळून घ्यायचं. मग आपण जस त्याची कन्सिस्टनसी पाहिजे मग तस आपण शिजून घ्यायच. पातळ थोड तिखट वगैरे घाला. मीठ घालायचं थोडस साखर आणि दालचिनी पावडर घालायचंत त्यात.
लसून वगैरे पण टाकतात ना? बीट आणि कल कलरण्यासाठी बीट वगैरे काय टाकतात?
हा बीट बीट घातलं तरी चालेल किंवा फूड कलर आपण थोडंच घातलं तरी पण शक्य होत आपण कलर नाही घातले,
बरं हा कारण ते शेवटी केमिकलच झाले एक प्रकारे,
हा तेच ना मी कलर वगैरे नाही घालत तसंच करते मग आदल्या दिवशीच करून ठेवते. ते
हो का चांगलं. चालेल चालेल अजून काय नाही ते म म्हणलं मुलां आता थोड्या दिवसानी परीक्षा चालू होतील. मुलांच्या जुन मध्ये तर गणपती अगोदर चालू होतातच, ते त्यामुळे सगळे पहिलं. हो हो तेच युनिट टेस्ट चालू होईल आता काय सग मग, कामाचा सगळा गोंधळच होन जातो. शाळेत मुलांना आणा होत, जाव य
आणि त्यांचं अभ्यासच गोंधळ आपल्या सण वार,
सगळ सगळ हो एकदा हो आणि त्यांचे शेड्यूल पनण, शाळेत जा आण सोडा, पु्हा आपण ट्युशन ला घेऊन जा ट्युशन वरन घेऊन या. पुन्हा होमवर्क चेक करा बरच सगळ्या अख्ख पूर्ण दिवस कसा जातो, तर कळत नाही त्यांच्यामध्ये ऍक्च्युली.
हो ना हम्म हम्म हम् दिवसच आपला त्याच्यामध्ये जातो. त्यांचा अभ्यास घरातले काम, हम
बिझी होऊन जात स्वतः वेळ प्रॉपर मिळतच नाही काही करायला,
हो आणि सनावरांच्या वेळेसच नेमके काय होतं यांच्या परीक्षा असता, परीक्षा पण बरोबर सणामध्येच असतात त्यांची, आता सहामाई परीक्षा वगैरे पण झाला ते बरोबर दसऱ्याच्या वेळेसच असतं,
असते हो हो हो हो खरंच आहे. तेव्हा मुलांना पण ते नवरात्रीला जायला दांडिया खेळायला त्यांना जायचंत असं पण अभ्यासामुळे आपण नको नकोच बोलतो त्यांना, हच् हम्
त
मिळत नाही हो घ्यायला तेच होतं प्रॉब्लेम. नवरवरात्रांचे पाहुणे वगैरे येतात वगैरे आपल्या घरी,
हो हो. हो ना आणि सनावाराला कसं पाहुणे वगैरे आल्यावरच मग आपल्याला ते सण वाटतो.
वाटत हो.
कोण नाही आलं तर मग ते आपल्याला पण छान वाटत.
छान वाटत नाही खरंच आहे. नवरात्री तुमच्या घट वगैरे बसतात का नवरात
हो हो घटं असतो ना नऊ दिवसाचा घटं असतो.
उपवास वगैरे असेलं ना तुमचा.
उपवास कसं आहे पहिले करत होतो पण आता घरातले काम वगैरे. पण एवढा असल्याने ते आणि रोज रोज काय खाणार आहे असा प्रश्न पडतो. बघा ते शबुदाना वगैरे पण जास्त खाऊ नये बोलता ना. त्यामुळे मगं आता नाही हो आता. नाही करत पहिल्या दिवशी एकदा आणि शेवटच्या दिवशी एकदा.
हा का.
दोन उपवास
मी पण पहिला करायची पण आता नाही करत ऍक्च्युली.
हो तेच ना आणि आपल्याला कसं सर्व घरातले कामं वगैरे सर्व बघायचं. मगं ते नाही जमत तेवढा उपवास करायला. आणि ते चक्कर येऊन परत अजून त्रास करून घेण्यापेक्षा मगं ते नाही- नाही केलेल बरं बघा आणि ते रोज रोज साबुदाणा- बटाटा शबुदाणा आणि भगर तेवढंच असतं बघा दुसर कायं. खाणार आहे ना.
खाणार हो खरंच आहे पण म्हणजे ते काय करायचं. आणि दोन टाइम काय कराय प्रश्नच पडतो उपवासाचा आणि तेवढं पुन्हा खाल्लं. पण ॲसिडीटी मगं तेवढंच जास्त हेवी खाल्ल जातं आपल्याकडून न केलेला बरा असतं ॲच्युली.
अजून कायं.
मुलांचाच रोज- त्रास बघायं रोज सकाळ झाली का पहिले भाजीचा प्रश्न पडतात.
पडतात करायचं हो टिफीनला.
आणि आता भाजी पणं कस अंआहे की आपण पाव केलो. जरी आणलं तरं मुलांच फक्त टिपीनचं होत. त्यानंतर आपल्याला आणि- परत दुसरं भाजी करावं. राव लागतं. हम्म आणि पाव किलो भेंडी- किंवा एखाद शेपूची भाजी झालं तर ते दोन मुलांच फक्त त्यात- टिफिनच होता.
होतो नाही पूरत ॲच्युली पाले भाजी- एक जोडी आपल्या फॅमिली म्हणजे पूर्ण फॅमिलीला पुरतचं नाही ॲक्च्युली. असं हम्म हम्म. ठीक आहे चालेलं हो चालेलं चालेलं ओके हा चालेल हा बाय. रिकामा ऑडिओ